हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हा काय करतोय
काही नाही गणपती येणारे ना तर डेकोरेशन नाही ना चालूये डेकोरेशनचाच विचार चालू आहे
हम्म काय करणार ये तू
थीम पाहतो यावेळेस महालक्ष्मीचा थीम ठेवतो.
हम्म
म्हणजे कसं सोबत सोबत राहील ना
हां हां बरोबर.
तुम्ही काय ठेवणार थीम
मी आता अ एष आपल्या याची स्पेक्स अ स्पेक्स हे आपले स्पेस ची बघतोय.
अच्छा
हूं
मागच्या वेळेस सारखं करायचं का नायत लायटिंगवालं.
नाय रे ते बोर होईल आता म्हणून यावेेळेस आपण काय करू अशी मोठ्ठी एकदम ह्या वेळेस आपण हाय ना गुफा नसते का गुफा
हा गुफा गुफा त्याच्या आत ते आपण इथ मंडळात गेलतो जसं पाहिलं ते करायचं का?
हा तसच तसच थोडं वेगळं करू आपण गुफा करू एकदम भारी म राक्षसांची मग पुढ गेल्यावर गणपती करू.
अरे हा भाई लय मस्त होईल ते
हा हा आता बघू आता चांगली जागा बघू आपण एक मस्तपैकी आणि दा माझे मित्र त आहेच हा बोल
हा मंडप टाकू मी त म्हणतो डायरेक्ट यावेळेस म्हणजे कस, गेट टाईप एक गेट राहील एंटर करायला तिथं म राक्षस ते आणि जसं आपण एंटर करू ना तिकडं गणपती भैया एकदम सई
हा म तसच
पोरांचो काय ये येतय ना
हा येतील नाहीत त्यांच काय आता आता प अजून काय किती महिने बाकी अजून तेवा येईल.
दोन महि
आणखी दोन हा हा बरोबर.
चोवीस जुलै ऑगस्ट एकच न व्हय ना रे
पुढचा महिना
ते ऑगस्ट, सप्टेंबर
हम्म हम्म
हम्म मग आणि तू महालक्ष्मीला येतय ना?
हा येईल ना.
तेच करणे आपल्याक
मासवेक गण तरी बघायला जाऊ.
मी विचार करतोय आपण लाइटी टाकू डायरेक्ट ऍसिडि वाला
हा म तस पण करू आणि ये ना आपण काय करू जाता जाता असे हा असे दगड हे ते असे लाल लाल लाल कलर चे ब्लॅक आणि लाल कलर ची थीम
ते लावा स्टोन टाईप ना आपलं ते याच्यात केलं होतं आपण कधी दोन वर्ष होईल आपलं मंडाळाकडच केलत आपण
हम्म हम्म तसच तसच फक्त वेगळं थोडं
आणि ते स्मोक वालं पण बोलून घे मी नंतर हम्म सांगल
बुकवाली बी बोलून घे ना आपण
म्हणजे बुकिंग महिन्या पहिलेच करणार ये का टाकून घ्यायच
नाही नाय बघू ना आपण तस आता आणि हा पुढचा महिन्या ये पुढच्या महिन्यापासून चालू करून देऊ
नायत आपण त्याला कॉल करून सांग सांगून देऊ की बाबा आम्हाला अशी मूर्ती पाहिजे बनून दे. पण महाग पडलं.
हा ना म तस हा त महाग त पडणारच ये पण बघू आपण
मीकाय म्हणतो आपण ये ना समजा बुकिंगला जाऊ ना त दोन गाड्या घेऊन जाऊ जर वाटलं ना तेव्हाच टाकून लोड करून घेऊ अनं दुसऱ्या दिवशी ठेवू इथं डेकोरेशन करून घेऊ आपण.
हा तसच करू ना. नाही त्याची ऑर्डर देऊन देऊ पहिले आपण
हम्म
हा म तसं करू
आणि करेक्शन
अजून काय आता हा ना पावती बुक टाकायला आता टाकून देऊ आपण पावती बुक
हा ह्यावेळेस बद हे फोटो बदलून टाक मागच्या वर्षी पण तेच टाकला होता मी बॅचेस पाहिले. करू आपण ते जे सही लग रहा पोरं एकदा होई
आणि श हा शर्टाच काय केलंय तू शर्टाचं
नाही शर्ट नई आपण कुर्ता ठेवणार ह्यावेळेस थीम चेंज करू यावेळी
बरं तसं करू म
ओपन ढोलचं काय ये
ढोलच आहेत काय पंधरा वीस ढोल घेऊन येऊ आपण.
ताशे ते पण पाहाव लागल ना पोर वाजवणारे पाहिजे आपली.
हा पोरं वाजवतीन नं
हा, हा बोल ना
म्हणलं हा पोर वाचततील ना त्याचं काही नाही. ताशा आणायचा फक्त ताश्या फुटले यावेळेशी
हा ते टाकून घेऊ ना कच्चे वाले ताशे डायर चामड्याच नाय का ते मागच्या वर्षी कस होत एक तसा अजून एक टाकू
हम्म तशीच ना तशीच
वरून तर हेच काय करायचंय स्टँडचं
स्टँडच बी बघून घेऊ करून घेऊ.
कस मग ते घरी वेगं लागल ना र आपल्याला
हा ना मोठा मोठावाला करून टाकू ना मग. सात फुट चा गणपती बसू फक्त. यावेळेस आपण जास्त नाही.
हा. सात तरी कमीच वाटतं का?
नाही रे खूप मोठा होता तो उसलायला जड जाईल आपल्याला.
तर येण बोलून घेन वाटलं तर
नाही रे एवढा -एवढा -एवढा महाग होईल ना महाग होईल.
अर एकाच दिवसाची गोष्ट राहील ना रे उचलायची ते पण फक्त मंडामधून एकदा काढलं ट्रॅक्टर वर ठेऊन दिल. मग काही प्रश्न नि वाढत इथून घेऊन जात
पण हा तरी पण मग उचलायला माणसं लागतील ना रे म्हणून आपण घरी आल्यावर
हा ते पणेय.
ह त्याच्यामुळ
माझ्या संग वेगळे पैशे द्याव लागत
हम् आपणच उचलून घेऊ. आपणच उचलून घेऊ. पण जास्त मोठा नाही घ्यायचा मग
आणि काय मग गणपती कसा आहे हि आपल्याला यावर्षी म्हणजे राय हे आपला लालबागचा राजा का आपलं दगडू शेेट घ्यायचं मागच्या वर्षा सारख
नाही यावेेळेस नवीन करू आपण त्यात बनवायला सांगू न भारीवाला पैशे देऊन एक्स्ट्रा
मग त्याला बुक आत्ताच करून घ्याव नाही.
मग ते आता कसं? हम्म आता मागच्या वरषाचे पैशे आहे ना?
हम्म ते अर्धे आहे.
हम्म म त्याच्यामध्ये करून घेऊ बोलून घे त्याची
आणि काय प्रॅक्टिसच काय ढोलपात वाल्यांच आपस मुलं वाध आता तुम्ही ढोल आणता बोलत नाही.
नाही प आता ए -एक तारखेपासून चालू करू आपण.
याच एक तारखेपासून कर नाही
हॅलो!
हा बोल ना.
नाही अ बघू ना आपूण आता.
असय का?
हम्म.
तुझा कुठेय तू?
कुठ नई आता बघू आता जाईल मी. घरीच आहे मी सध्या.
घरीय का मी चाललो होतो दुकानात.
हम्म.
जरा ते माती ते पाहत होतो. ते कसं झाडं लावायच्या होत ना.
हम्म हम्.
अर झाडावरून आज ऐक ना मी का म्हणतो हॉरर थीम करतोय ना. तर त्यांना ते वाल झाड नाही आहेत का ते पिक्चर मध्ये दाखवता तसा तस एक झाड ते घेऊन येऊ आपण, ते मस्त लावून देऊ. लाऊ मग साध. पण भंडाऱ्याला काय करायचं?
राईस करू मसाला राईस.
कॉमन झाल रे तेच आजकाल मसाला राईस. नवं काहीतरी करू ना मोठं म्हणजे राईस ठीक आहे पण दुसरं काहीतरी.
खूप पैसे लागतात त्याला.
नाहीरे एवढं कसं काय आपल्यात. हे पहाय दाल वाटेल जेवढे लागत ना तेवढेच लागल जास्त नाही. फक्त काही पुरी भाजी टाईप आहे भांडऱ्याला नवकाही.
तसं बघू अरे पण कोणी खात नाही रे.
मग जेवढं खाल्लं खाल्लं भात. आपण दान करून देऊ. तस आपल्या इथे ऑर्फनेजचे मुलं नाही का त्यांना.
हम्म
ते पण चांगलय ना पण गणपतीच काय मग कोणचं आणायचं आहे?
बघू आता आपण ना हा ना आता आपण काय करू त्यांच्या थीम बघू पहिले त्यांनी काय काय बनवलेलं आहे.
हम्म हम्म परवा रात्री जायचं का मग थीम पहायची तर? हां बोल ना. हम्म गाडी काढतो मी येतो तुला घ्यायला मग आपण तिथून जाऊ डायरेक्ट. हां
हॅलो हॅलो हॅलो